हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो, आवाज आलांय कायं विना माझा?
क्लियर इनां असं क्लियर इनां. हां -हां येतोय.
हॅलो यालाय.
हां -हां येत- यते- यते.
बर- बर
चाल
मगं?
मग, काही नाही स्वयंपाक चालू आय, आवारलं की नाही मग अजून?
आवरलं बाई हालमा आपल्याले कोण आहे हातभार लावन व माय भात लावलोय कूकरला आवास कट करून परत लावूयास.
रिपीटेड यालय माझंच मला.
तुझं सगळच तुला यालय, अगं तुझ्या फोनला फॉल्ट आहे ते.
नाही, आता मगाशी केलतो तवा इना झालत आता यालय अस.
आता यालाय काय आवाज?
हां आता यालय.
म?
म, आणि काय मी हाय चालू आहे सगळं. तुमचं स्वयंपाक झाल नाय अजून? तसं नाही, दुर्गामातचं कसं ह्यावेळी? हॅलो
उतरायचं
आ
स्वयंपाकरायचं सगळं तयारी पहिल्यापासूंन माहित ह्यांत गणपती होण्यांची तयारी चालूं करायच.
हेडफोन घातला काय?
नाही. बाहेर आलोय मी. बाहेर जाणारं बसून बोललोय ग.
होय. दुर्गामाताच ह्यावेळी कसं आहे काय कां मगं?
माझा तुला क्लिअर आवाज आलाय नव्ह.
यायलय. एकदा एकदा एकदा एकदा येईना असं व्हायलय.
रेंज प्रॉब्लेम असते कनी मगं
हा हा हा.
मग तयारी काय काय करायचं कसं करायचं?
ह हॅलो, पहिला मिटिंग घ्यायचं. मीटिंग घ्यायचं आणि ते अ. कधी कधी कायं कायं करायचं हे सगळं पहिला लिहून घ्यायचं. कुठल्यां दिवशी कायं करायचं? कुठल्यां दिवशी कसं करायचं? किती किती पैसे काढायचं? ह्यावेळी गेल्या वेळेस सत्तर हजार काढलं होत. ह्यावेळी दोन दोन हजार काढायचं.
पदायतीन देणारं आहेंत नव्ह यांवेळी
मूर्ती
दुर्गा माता दुर्गा माता ह हम्म.
मण हे तर बाकीच काढायला पाहिजे. आवाज यायला तुम्हासना
नाही मला आवाज येइनां काही,
थांब दहा मिनिटं कट करूया. दहा मिनिटांना परत लावूया. हा. दहा मिनट झाल्याशिवाय लागणार नाही कॉल.
हा हा चालते मग हम्, ठीक आहे.